हॅलो हा बोला राधा मॅम हा बोला ना येतोय आवाज
हो सांगा मग
आम्ही तुम्हाला ना आज पावभाजीची रेसिपी सांगते तुम्ही याआधी कधी बनवलेली आहात का?
नाही ना
नाही बनवलेली का? ओके... मग मी सांगते तुम्हाला
हो.
मी सांगते तुम्हाला कशी बनवायची... मी कशी बनवते माहितीय का?
हा.
अं... मी पहिले ना... अ... कोणकोणत्या भाज्या घेते त्यामध्ये. मी टमॅटो घेते.
हू.
शिमला मिर्ची
हम्म.
फ्लॉवरं
हां.
वांगी
हा.
बटाटे
हा.
गाजर
हा.
वटाणा
हूं.
एवढ्या भाज्या घेते मी.
हूं हूं.
मगं कायं करती... पहिली टोमॅटो बारीक... म्हणजे खूपं बारीक... पणं नाई करायच्या अशा... मिडियम काप करून घ्यायचे... बटाटे, टोमॅटो, शिमला मिरची गाजर... अं.... वांग एखादचं... एखादंच टाकाय... जास्त नाई टाका कायचं
हाहा.
ह्या सर्व भाज्या हेत ना... पूर्ण बारीक करून.. स्वच्छ धुवून घ्यायच्या
हां.
मग कुकरमध्ये हेना पाणी टाकून आणि त्याच्यात पाच-सात शिट्ट्या होऊ द्यायच्या... मस्तं!
हा हा.
मग शिट्ट्या झाल्यानंतर ए ना... कुकर थंड झाला का ते पूर्ण बारीक... स्मॅच करून घ्यायचं पूर्ण.
हां.
अ.... मं.... किंवा मग आपण हे ना मिक्सरमध्ये पण ते बारीक करून घेऊ शकतो
हूं हूं.
मी कधी मिक्सरमध्ये बारीक करून घेते... कधी मग हाताने बारीकं करून घेते
हा.
मग त्यानंतर काय करायचं... थोडीशी शिमला मिरची एकदम बारीक कट करायची थोडासा टोमॅटो कट करायचा... कांदा कट करायचा केला का... मग कढाईमध्ये तेल टाकायचं
हां.
मग ते... जिरी-मोहरी... हिंग... आ आलं लसणाची पेस्टं... ह्याची फोडणी द्यायची आणि... आपण बारीक टोमॅटो, कांदा चिरलेला असतो ना
हाव
कांदा, टोमॅटो, आणि शिंमला मिरची, ती त्या फोडणीमध्ये घालायची आणि ना तर कमी गॅसवरती आहे नां पूर्ण अशी परतून, परतून घ्यायची ती
हा, हा
मगं ती परतल्यानंतर आहे नां पावभाजी मसालां आणायचा सुहाना एव्हरेस्टं सुहानाचा छान असतो
हा
मगं पावभाजी मसाला टाकायचां आणि आपली लालं मिरची असते ना
हा
ती लालं मिरची त्यामध्ये टाकायची पावभाजी मसाला टाकायचा परतून घ्यायचं चांगलं आणि आपणं हे सर्व मिश्रण बारीक केलेला असत ना
हाव
ते सर्व त्यामंध्ये ओतायच
हा, हा
आणि गरजेनुसार पाणी वाटलंच तर टाकायचं
हम्म
वाटलंच तर टाकायच किंवा म नाही टाकायच
हम, हम
आणि त्यानंतर मग चवीनुसार मीठ टाकायचं त्यामध्ये
हम
आणि कमी गॅस वरती मस्त होऊ द्यायची
हम्म
हम्म भाजी झालीत का मग त्यानंतर ये ना तवा ठेवायचा तव्यावरती पाव मस्त बटर किंवा तूप वगैरे लावून पाव भाजून घ्यायचे
ह
आणि म अ खायच्या वेळेस मग कांदा बारीक करून घ्यायचा आणि लिंबू घ्यायचं त्यासोबत
हम्म, हम्म
तुम्ही केलेलीच नाही का अजून कधी
नाही ना
एकदम सोपी आहे काय नाही एवढ्या भाज्या सांगितल्या नाही ह्या भाज्या मस्त बारीक चिरून उकडून घ्यायच्या
हा, हा
आणि बस झालं मग फोडणी घालायची कांदा, टोमॅटो, शिमला मिरची बारीक करून त्यात टाकायची
ह ते वाफ, वाफवून घेता का कशा म तुम्ही
काय
त्या भाज्या
नाही वाफवून नाही घ्यायच्या कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या त्या
एकत्र शिजवायच्या
हो एकत्र शिजवून घ्यायच्या आणि मग कुकर थंड झाला का त्या पूर्ण
हम्म
घ्यायच्या. आणि पूर्ण बारीक करून घ्यायची.
हम्म, हम्म, मिक्सर मधून.
हो मिक्सर मधून किंवा हाताने केलं तरी काही प्रॉब्लेम नाही.
हम् हम्.
च्यमच्यानी बारीक पण होऊन जातं, शिजलेलं असतं ना ते पूर्ण.
हां हो.
ते बारीक होऊन जातं.
हम्म. हो
ट्राय करून बगाव कधी.
हो, हो, नक्की.
अ, पहिले केलं तर जमणार नाही.
हां.
अ दुसरा वेळेस केलं तर त्याच्यापेक्षा पहिल्याच्यापेक्षा थोडी छान येईल, आणि तिसऱ्या वेस एकदम मस् ते होऊन जाई.
हां.
तुम्ही माशी बाहेरच खाल्लेली इत का फक्त?
हो.
आम्ही शक्यतो आहे ना बाहेर नाही खात.
हां हा गरीब
मी घरीच बनवते.
हम्म हम्.
अ कारण माझ्या मुलीला आहे ना, कधी पण मम्मी पावभाजी करनार.
हम्म हम्म.
कधी पण तिच्या लक्षात आलं का सांगती, मंग घरीच बनवती मंग मी.
हा, हा, छान मग बाहेरचं खायचं काम नाही.
कारणना बाहेरचं एवढं नाही आवडत आमाला असं मग मी घरीच बनवते.
हम्म, हम्म.
इडली वगैरे पण मी घरीच बनवते.
हम् हम्म.
इडली सांबर, खोबऱ्याची चटणी. अ आप्पे.
हां.
आशे भरपूर प्रकार ढोसेे वगैरे आम्ही घरीच बनवतो.
हां, हं ते बनवतो डोसे वगैरे.
रीच ना आणि व्हेज सँडवेज वगैरे भाज्या टाकून. चीज वगैरे टाकून ते पण घरीच बनवतो. शक्यतो बाहेरच टाळतोच.
हां, हम्म.
तुम्ही बनवलंय कधी व्हेज सँडविच वगैरे?
अ नाही डोसे आपे ते जमते.
हम, हम.
हम्म
व्हेज सँडविच पण छान लागतं घरी बनवले त
हम्म, हम्म.
अ ब्रेड वगैरे लागता
ते कसे बनवता मग.
अ त्याला काय नाही ब्रेड आणायचे मेवनी सॉस आणि टमॅटो सॉस.
हम्म.
मग काय करायचं कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची बारीक चिरून घ्यायची.
हम्म.
मग त्यानंतर ब्रेड ला आहे ना मेवनी सॉस आणि टोमॅटो सॉस लावायचा. म त्यावरती आप आपण बारीक चिरलेल्या भाज्या असताना त्या ठेवायच्या. आणि त्यानंतर चीज असत ना चीज त्यावरती टाकायचं आणि वर तुम''--'' परत दुसरंप डेट ठेवून असा दाब द्यायचं त्याच्यावरती.
हम हम.
आणि मग नंतर तव्यावरती बटर किंवा मग आपलं तूप असत. गावठी तूप ते टाकून आणि मस्त भाजून घ्यायचं दोन्ही साईडनी. कमी गॅसवररती किंवा मग ओन मध्ये पण तुम्ही बेक करू शकता.
हम हम.
पण मग मी ओन मध्ये नाही करत मी तव्यावरतीच करते.
हो छान होत अस ना.
हो छान होता एकदा टेस्ट करून बघा छान लागतात.
हम हम बर.
अजून तुमच्याकडे काही नवीन रेसिपी वगैरे.
आमच्याकडे काही नाही मीन सध्या नवीन आहे.
हा पण आपण मग तुमच्या माहेरी बनवलं असेल ना काही तुम्ही रेसिपी कधी.
मायरी का असच इडली वगैरे डोसा बाकी दाळबाटी.
अच्छा.
हम्म. दाळ बाटी वगैरे बसचे.
''हं'' हं '' मग ते दाळबाटीच मग तुम्ही ते मिश्रण ते असत ते घरीच बनवता का. कसं कस केली होती गव्हाच्या पिठाची ए का कशी केली होती.
हा गव्हाच्या पिठात तरवा टाकून. गव्हाच्या पिठात रवा टाकायचं.
हा,
आणि जिरां ओवा टाकायचा लसून पुन्हा. मेथी कस्तुरी मेथी. आणि मग ते तेल टाकून थोडस मळाय घ्यायचं.
हम्म.
आणि मग वरना आले तडका द्यायचा.
ह
अन बाट्या बनवून. हे करून घ्यायच वाफवायच्या आणि नंतर मग. तळाईच्या.
मग ते तुम्ही त्या पिठाचे गोळे करून मग ते एका पातीलामध्ये पाण्यात हे करू. ठेवले होते का.
हो पाण्यात वाफले.
हा ते गोळे जर आपण जशी इडली लावतो ना. तेल त्या भांड्याला लावून इडलीच्या भांड्यात जरी ते गोळे ठेवले तरी होताना.
हो हो तसही होतं. इडली पत्रातही होत आणि याच्यातही होत वाफवले तर.
अच्छा म आणि त्यासोबत मग तुम्ही वर कसलं तुरीचं करता का?
हो.
तिखट तुरीचं ना?
हा तिखट करायचं.
कांदा टमॅटो टाकून ना?
हम्म चीज वगैरे असं. चीच चिंचच पाणी वगैरे टाकून.
हो म्हणजे सांबर टाईप थोडंसं.
हो.
तुम्ही बनवला का कधी सांबार वगैरे?
सांबार वगैरे नाय पण सांबार वडी येते.
अच्छा सांबर नाय बनवलेलं का?
नाय.
हम् हो मला येत ना.
सांगा ना म. शिकाय मिळते.
हा हा सांगेल ना.
हम्म.
अजून काय म्हणता?
अजून काय नाय बस. नवीन हे ना मी संपाक शिकण चालू ए.
अच्छा म्हणजे अजून सासरी शिकतायच का?
हम्म.
अच्छा अच्छा.
हम्म.
होईल हळू हळू प्रॅक्टिस.
हो होते थोडं थोडं होतय आता.
हा.
हम्म.
नवीन ए त्यामुळं थोडं एखाद्या वर्ष तर जातच.
हो हम्.
ठीक ए चालेल म.
हो चालतय.